अरे काय नाही बुवा आहेस कुठे?
अरे घरी गेलोय जरा.
सारी
आता दोन दिवस सुट्टी होती मग घरच्यांनी बोलला आणि मग आलो घरी इकडे पाचल ला.
होय काय अरे तुझ्या विना सुन सून वाटत रे इकडे.
कायर आर तू तर आसंल तिकडं पेट्रोल पंपावर, भावा काम कर त आणि आम्ही असतो होस्टेलला आणि सोन सोन वाटणार कसं काय.
अरे होय तरी पण हॉस्टेल आलो की.
ह ह ह.
काय तू.
आता काय करायचं भावा आता इकडं दोन दिवस सुट्टी घरीच्याना बघाय लागतं रे. हा घरची कामं घरची कामं पण करावी लागतात ना.
होय काय.
यायचे मागे लागलेले ये ये ये म्हटलं मग दोन दिवस आता भेटले आहेत मग घरी जाऊन येतो काहीतरी.
बरं आई बाबा कसे आहेत?
आहेत मजेत मजेत सगळे ठीक आहेत.
हम्म हम् काय करतोस काय मग.
हय आता जरा काकांची तब्ये- तब्येत सांगितली होती ना थोडी बिघडली होती.
हा हा.
हा मग तेच्या त्यांना चालवाय बिलवायचं काम करतो.
हो का आहे का बरी आहे का तब्येत आता‌.
हो आता घरी आहेत चालत स्वतः.
काय झालं होत रे.
अरे त्यांना झालेला होता ब्रेन स्ट्रोक झालेला म्हणजे रक्त पुरवठा होत नव्हता‌.
हां.
मेंदूपर्यंत तर त्यांना कसं डायरेक्ट कोल्हापूरच ऍडमिट केलं मग.
हं.
हम्म तिथे सात आठ दिवस आयसीयू ठेवलेलं होतं त्यांना.
हां.
हम्म आणि त्यानंतर मग आता एक पंधरा वीस दिवस झाली इकडे घरी आणलंय. आणि ते ब्रेन स्ट्रोक मुळं काय होतं, एक आपली हाताची साईड असते ना तीही होते बंद होते हम्म एक साईड.
सेनसर ब्रेन पर्यंतचे
हा हा काम करायच्या पणंतल म्हणजे एक एक प्रकारचं पॅरलाइज सारखंच होतं. पण पूर्ण नाहीय हंड्रेड पर्सेंट नाही. सेव्हंटी पर्सेंट काम करत हा सेव्हंटी पर्सेंट काम करत होत तीस टक्के ते नाही करत होतं म्हणजे वरवीर येत नव्हत हात.
हा म्हणजे हाताच्या सर्व हल चाली होतात फक्त कसं जास्त वर उचलत नाही.
सुरुवाती सुरुवातीला तो वर पण येत नव्हता म्हणजे ते एका साईडलाच पकडून असं ठेवलेलं असत ना पॅरालायज वाले.
हा.
हा तसेच होते आणि पाय पण नाही ती डहावी अख्खी डहावी साईडच काम करत नव्हती.
अ अ ह हं असं झालं होतं काय?
त्याच्यासाठी त्यांनी ते निपाणीला कोणती ते एक साइड आदू असते ना त्यांना इंजेक्शन देतात ते.
हा.
ह त्याच ते निपाणीला कुठेतरी त्यांना इंजेक्शन दोन देऊन आणलं आणि त्यांनी हे पण सांगितलं नाही की तुम्ही पंधरा दिवसात स्वतःच्या पायाने चालत याल आमच्यापर्यंत. आणि त्यांच्याप्रमाणे तसं झालं, पंधरा दिवसात त्यांना डेट दिली ना त्या दिवसाला यायचं होतं.
हां.
ते स्वतः चालत गेले त्यांच्यापर्यंत.
अं भारीच रे.
हम म्हणजे त्यांना एवढा विश्वास आहे त्या औषधावर कि ते झालं. समोरचा माणूस ठीक हम्म. मग आता आधाराची गरज जास्त लागत नाही जरा जरा अस काठीने चा आता घेत चालतात स्वतः संपला की
हम् चालतात ना स्वतः स्वतः ह् हम् जेवलीत की नाही मग.
हो जेवले जेवले पथ्य पाळाला.
आ.
पथ्य पाळाय लागत ना. ते तेलकट नाही खायचं जास्त. हा हो त्याच्या आजार म्हंटलं थोडस काहीतरी पथे पाळावा लागणार ना. हम् जास्त मांस मछी जास्त नाही खायचा.
हम्म ते पथ्य पाळ च म्हणजे ते खूप कठीण आहे बाबा मन मारून सगळं कराव लागतं रे.
कराव लागतं आणि जिद्दीने केलं तर लवकर होयल ना ठीक माणूस.
हा रिकवरी लवकर होते.
हो तेच म्हटलं.
पण जोपर्यंत ते आहे तोपर्यत मन मारून सगळं कराला लागतं माझं पण एकदा झालं होतं म्हणजे कधी कसं? मझी दाढ एकदा काढलि होती ना.
हा हां.
तर डॉक्टर बोलले होते थोडे चार, पाच दिवस तरी काय. असे तिकट खाऊ नको चिकन विकन काय खाऊ नको? आणि त्या दिवशी मेन म्हणजे हम्म. घरी पुऱ्या आणि चिकन केलं होतं.
हा. हा.
नाहीच रावलं म्हणून त्या रात्री खाल्लं चिकन.
हां.
रात्री लय झोंबाय लागलं ते दाढ सगळी.
हो अरे सुरुवातीला झोमणारच ना, कारण तिखट लगेच ते सहन नाही होणार त्यात.
हा म ते रात्री मलम मिलम लावला. त्या कुठे जळजळ थोडं कमी आलं तेव्हा थोड जरा बरं वाटलं आराम वाटलं तवा.
हो बरो बेकार हा ते ते दात तब्येतीच ना दुखणं आलं ना की बेकार पूर्ण कारण राहवतच नाही वेदना एवढ्या मारतात ना की राहवतच नाही.
हम्म खूप मारतात म्हणजे डोकं पूर्ण भिंनबिण होत रे तेव्हा.
हा.
काय करू का? नाही सुचनाच काय?
मग.
मग काय होतो अरे मग कॉलेज बद्दल विचार होतो मला जरा.
काय म्हणतो?
अरे आपलं कॉलेज म्हणजे कुठे कुठल्या कॉलेजला आहेस तू आता?
मी वैभवाडीला आपल्या
ह्याला आहेस ना तू डिग्रीला आहेस ना?
हो डिग्री ला.
कस आहे रे कॉलेज ते जरा.
आहे ठीक आहे आपल्याकडे डिग्री सुद्धा आहे डिप्लोमा सुद्धा आहे.
हम्म.
ह चार वर्षाची डिग्री आहे. आणि दोन वर्षाचा डिप्लोमा. हम् प्लस आपल्या इथे बी एम एस सुद्धा खोललेला आता.
हा हा हां. काहीतरी अजून नर्सिंगच काय काय चालू करण्यात काय? इथ म्हणजें कानावर खबर आली आहे.
होय विषय तर चालूय नर्सिंगचा नर्सिंग खोलणार आहे त्याच्यासाठी त्यांनी अपार्टमेंट खोला आहे. जागा तयार करतय तिथे बिल्डिंग उभारायची असं म्हणतात आता ते उभारेपर्यंत तर माझी तरी डिग्री निघून जाईल असं मला वाटतं.
होय काय, तसं माझे थोडे जुनियर्स आहेत ना रे तेपण तिथं येणार आहेत कॉलेजला. हेला डिग्री येणार आहेत. एकदा विचार बघूया, एक मित्र हाय तिथं. विचार बघूया काय हाय कसं काय?
हां हां चालेल ना, त्याला मला रेफरन्स द्याय सांग.
हां हां हां हां, काय फरक काय, डिप्लोमा आन डिग्रीमध्ये काय फरक?
आता डिग्री म्हणजे चार वर्षाची डिग्री असते, दोन्हीकडे आपण आ आपल्याला लायसन भेटतं, पण चार वर्षाची डिग्री भेटते आणि आपल्याला सर्टिफिकेट भेटतं आणि आणि डिप्लोमाला काय असतं? की तुला लायसन्स भेटतं मेडिकलचं. दोन वर्षाचा डिप्लोमा असतो आणि त्यात तुला तू काय मेडिकल खोलू शकतोस. हा पहिला ऑप्शन खोलतो किंवा कुठल्या तरी मेडिकल वर जाऊन काम करू शकतोस.
हां.
हा हे दोन ऑप्शन ओपन राहतात. त्यावेळेस तुला कुठ कुठल्या तरी जे मोठे मोठे हॉस्पिटल असतात, तिथं तू मेडिकल लाईनला लागू शकतोस. हे डिप्लोमा करून तुला करिअरचे ऑप्शन येतात.
हां.
आता जेव्हा आपण डिग्री करतो ना, तेव्हा भरमसाठ ऑप्शन ओपन होतात, म्हणजे तू मेडिकल खोलू शक तोच तुझं लायसन कुठल्या तरी एक म अम ज्या इंडस्ट्री असे ना गोळ्या बनवतात त्या इंडस्ट्रया
आं.
तिथे लागलास की गोळ्या बनवण्यापासनं गोळी विकेपर्यंत भरपूर आप आपल्यासाठी नोकरीची संधी आहेत.
हां.
आणि फार्मसीवाल्यांना एक स्पेशल कोटा ओपन असतो. गव्हर्नमेंटचा, त्याच्यामुळे तू युपीएससी देऊ शकतोस, एमपीएसी देऊ शकतोस, आयए एस करू शकतोस.
हं.
साठी स्पेशल कोटा ठेवलेला असतो, त्याने कुठली पण गव्हर्नमेंट ची परीक्षा देऊन तहसीलला, पोलीस पाटीलला, तलाठीला भरती होऊ शकतोस. असा कोटा आपला ओपन असतो, डिग्रीच्या आधारावर आपल्या.
म्हणजे डिग्रीमधून तू गव्हर्नमेंट जॉबला अप्लाय करू शकतो अजून
हा गव्हर्नमेंट जॉब अप्लाय करू शकतो आणि आपल्यासाठी कोटा असतो, त्यावेळी आपल्याला नोकरी पण त्याच्यात लागून होऊ शकते.
हा. नेवी फार्मासिस्ट, आर्मी फार्मासिस्ट
हो आणि त्याचबरोबर आपल्या फार्मसिस मध्येच हे असतं अब आपलं अ आपला हा असंलना इन्स्पेक्टर
हां हां हां हां.
औषधाची छाननी करणारे, परत फूड इन्स्पेक्टर. हे सगळं हे सगळं आपल्या फार्मसी मध्येच येऊन जातं.
परत काउन्सिलिंग येते, घरोघरी फिरतात ना मेडिसिन साठी. हे अ आपले एम ए आणि करणारे हायत.
हम्म हम् हम् प कॉलेज कधी पासून चालू होणार हाय मग?
कॉलेज चालूच आहे, हा ते फर्स्ट इयरच म्हणतोस तर ते आता गणपती नंतरच चालू होईल. ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे, रजिस्ट्रेशन सुरू आहे.
हं.
हा पण ते गणपती नंतर सुरू होईल कारण आमच्याच अजून सेमिस्टर झालेल्या नाहीत.
हम्म हम्म.
हां मग आमचे सेमिस्टर होणार आणि त्यानंतर तर मग सगळे सगळ्यांना एकत्र करून मग चालू कर दिले एकत्र.
ह.
आता सेकंड इयर वाल्यांची चालू आहे आणि थर्ड इयरवाल्यांच चालू आहे.
हां
हाे आमचे सुपर सिनियर होते ते लास्ट इयर त्यांची झाली कंप्लीट झाली त्यांची. हम्म तेच. अरे आमच्या इथं ठीक आहे आपल्या इथं. हम्म मग तुझ्यासोबत कोण कोण आहेत?
आ.
सोबत कोण कोण आहेत पंपावर?
पंपावर मी आणि माझा मित्र आहे रे.
हा.
हा तो आणि आम्ही दोघं आहे आणि दोघे जरा सिनियर आली जरा इथं असे बोलायला सोबत.
हा बरं आहे मग गप्पा मारायला.
हो तेच ना गप्पा माराय कोण नाही ना रे, दोघं त्याच्यामुळे जरा गप्पा मारणं पण जरा सोप्प होतं ना.
हा आणि मोबाईल वर पण किती राहायचं कंटाळा येतो सारखा सारखा.
हमं तेच ना.
ह अरे, ईशाननी गेले की कुठं आज नापण्यात.
हो आज गेले होते. ईशान, ईशान प्रथमेश आणि हा आपला देवेंद्र.
हा अरे आम्ही मग इकडे आलो आणि हे गुपचुप प्लॅन केल्यानी.
अरे होय गुपचूप प्लॅनिंग करतात सगळे.
ह मी तेच हे म्हणतोय की आता मी इकडे आलो आणि हे इकडे काय फिरतात का? म्हणजे, आमच्या समोर फक्त नुसतं प्लॅनिंग करायचं आणि ते फिरायचं ते आम्ही गेल्यानंतर.
हो हेतशे करताय गपचूप फिरून ते हे.
जर जर आम्हाला सांगितलं असत शनिवार रविवारच्या दरम्यान आम्ही कन्फर्म फिरणारच आहे. तर मी गेलो असतो घरी.
येत ना मला माहीत होतं, कधी अ प्रथमेश प्रथमेश रूम वर तयारी करून आला.
हा.
म्हणलं कुठे रे तो बोलतो फिरायला चाललोय. म्हटलं काय बोलण नाही काय नाही. काय बोललोच नाही मग त्याला पुढे मग?
अरे कुठेतरी हिडन प्लेसेस कुठन कुठंन कुठंन शोधून काढतात आणि फिरतात तिथं नाग त्या धबधब्यावर गेले.
होय आधी धबधब्यावर गेले तिकडे मग तिकडून काय त कुर्लीला गेले होते. कुर्ली धरण आहे तिकडे तो तिकडून आल्या नी.
बरं आहे. मग रे. फिरतय हा तिथूनच रस्ता हाय काय?
हो तिकडून तसा रस्ता आहे ना त्या बाजून.
हा बरं पडलं मग त्यांना ते पण तिथून सोप्प पडलं.
नाही तिकडून नाही गेले ती रिटर्न आले.
रिटन झालेला आपल्या कॉलेज कडन गेले.
होय होय.
हम्म हम्म. हमं
तिकडून त्याच रोडने गेले, आता तिकडून रस्ता माहित होता की नाही काय माहिती कारण तिकडं तिकडून पण एक रस्ता आहे रे तिकडून जायला हा.
हा तिकड सोपा पडला अस त्यांना.
तेचता काय माहिती तू रस्ता माहीत नसेल बहुतेक मग.
हा हेच गेलेले सगळे नवीन.
हम्म आपण बी जायचं मग.
आपण फिरूया लवकर पाऊसा आल्यापर्यंत जाऊया अरे.
त्यादिवशी मगाशी चेरूचा पण फोन आला बोलतो कधी जायचं फिरायला? परंग बिरंग काढा जाऊया फिरायला.
हा चिरू पण गेलाय ना घरी.
होय बोललो या जाऊया प्लॅनिंग करूया आणि जाऊया.
सगळ्यांनी मिळून मोठी गाडी घेऊन जाऊया.
हम् मोठी कशाला येताना गाडी घेऊन ये तुझी एक.
हा माझी गाडी घेऊन येतो.
हा म्हणजे जाऊ आपण म्हणजे. असतात नाहीतर हॉस्टेलला चार गाड्या तरी होतात.
हो चार गाड्या आरामात होतात.
हम्म.
हम्म. हम्म. हाय आपले दूधपेश्वर आहे इथनं सावडव दध आहे.
हा.
कोण कुणकेशला पण जाऊ शकतो.
बोल
हम् कुणकेश्वर ला गेलो की तिथं मग बीच फिरण्यासारखं भरपूर आहे.
होय खूप जा एक दिवस काढून जावू रे कुठेेतरी फिरायला मस्त पैकी.
हो रे एकत्र असले मजा येते रे.
तेच ना हे दिवस थोडी परत येणार आहेत.
हो तेच ना.
आता हे कस एकटे प्लॅनिंग करून गेले आहेत.
हो त्यांच्यावर एकट एकट नाही सगळ्यांनी एकत्र मिळून जाऊया.
होय बोलायला पाहिजे तरी जाणार म्हणून. काय बोललेच नाही कोण.
चालेल मग करतो तुला फोन मग करतो, तुला मग थोडं काम चालू आहे.
हम्म थांब तान तू थोड्या वेळ म्हणजे मी तुला कॉल करतो रिटर्न तेव्हा कर आणि माझा घरचा फोन येतो जरा.
हा हा चालेल चालेल.
हम्म.